हॅलो
हा बोला की.
आज बाजार आहे.
हम्म हम्म
झालं गर्दी गर्दी म्हणजे नाही तो टाक तू टाक रस्त्याला गर्दी असत- त्या तिकडं जरस तिकडं कोण जात नाही.
हम् हम्
बाजारात न घे -
हो येत नाहीत, आणि इकडं गडी् असतात बायका कोण येत नाहीत. अस म पण करत नाही का
त होच
हो हो आमची इथली पण भरगी झाल्या ती पोलीस
हम्म कुठले हे जायचे
ह वच
हा हा
ते रायपुर जाऊन तिला ते शुभेच्छा देऊन
हम्म
ून रोडून हल
हम्म हम् अग सगळे उठून उठून सु सग भरती भरतीच करायला सगळी पोलीस भरती करायलात होय
आता आमच्या घरापास दोन पोर आहेत वय तीस होऊन गेला अजून ती भरपूर झाली
नशब असले की होते आणि वेळ टाईम वेळ याला लागत
अच्छ हे दोन तीनच मारतात जातात म्हणून सारखं
हा हा.
वाचकून परत लागाजत.
हम्म हम्म.
बणू पाप केलेली.
आणि काय मग
काय नाही.
हम्म हम्म. मम्मीला फोन केलता का नाही.
मम्मीला केलता फोन
हा.
जी अ व्हलडल सुटा होॉटल का फोन
मी त्या काय कामावर मोबाईल
हो नाही त्या पिशवीेत असते म्हणे.
हा हा.
म्हणजे आल्यावर खेती बोलली. लगेच ठेवली. हे मला विचारलं कधी येणार आहे.
हा. मग कसं जाणारे?
आता त्यांनी येणारे तीन तारखेला.
हा.
त्यांनी येऊन गेल्यावर
हम् हम् जाऊन तेवढं काम करून य.
हो. जायचं की मुंबईवरून चालू इथं देवळात देवळात मंगळवार असतोय. नाही हेला आ मंगळवारी बिन चुकता जातोय आम्ही.
सगळेजण जाताय?
आठ वाजता सगळीजण कोण येत नाही. मी ते मावशी
हा.
ते मारुती मावशी चा पोरगा शुभम दोघेजण
त्यांनी हितच आहेत का आता.
हितच आहे त्यांनी जात नाही तिकडे.
का?
जात्यात ख र लइ नायी.
हा हा इथलं रान कोण करायचं.
पाग बीड खाय जेवढ्याच तेवड. हीकडं आता वळकी बीळकी केलय. छकू नाय आली.
हम् हम
छकुला कामाला जुप्त्यात लय
ह
अ घरातलं करायचं रानात बायका असते त्यांच्यासग करायला लावायचं सास अ तेन- ते घरच्या रानात ग.
हा हा तरी पण हायच की.
तोडाय लावायचं. दिवसभर व हीतन एरडोली आणि मलीव तासगाव आणि कवटीकडन चा हम्म. त्यांची आवेंती गावाय म्हण.
हम हम्
दिवसभर पोरगं इथ माहेरात आणून सोडतिया,
हां
काम झालं की संध्याकाळी येऊन न्हेतिया तिला. त्या पोराला.
कुणाजवळ माहेरत?
तिची मावशी आहे कि वर्षी.
हम् हम्
आजी हाय,
तिची शाळा किती झालेय?
ती वर्षी आता कुठ जॉबला चालिया वाटतं, आताच काय माहीत नाही, मला परवा पी. डी. पी. कॉलेज वर गाठ पडलीली.
हम् हम्
कोण छकु होय.
छकु नाही वर्षी.
हम्म हम् ओळखीची आहे काय?
होय ओळखीची हाय की.
हम्म हम्म
पाच आहेत. आणि ह परतनाची आता पी आणि तिला खोटं सांगू का? तिची नणंद बी हुती. काम करू लागत होती म्हणून घरातलं. आणि ती पळून आणि पळून गेलती ती म्हण,
हां हां. म आता ही एकटीच जाऊ तेन?
नाही नाही कोण नाही.
हम्म हम्म.
ते गंडवलय त्यासनी.
हां हां नवरा काय करतोय?
शेतीच करतोय की पहिला औषधाच दुकान तेन होत म्हण,
हम.
आता काय नाही. ते चालवायला दिलय शेती कर- ते चांगलाय चांगला आहे म्हनून सांगितलं आणि ठर काय ना बरं.
हम्म असू दे
होत आगत
हम्म हम्म.
ते सांगीता त्यांनी पण आता महेश त्यांच्या घरात राहायला आल्यात की.
होय.
होय ते अक्षेतेन राहिली नव्हती होय पहिला ती.
माहित आहे ते पडायला आलय वाटत मग. कि दस. हम् हम्.
त्यांना मम्मी म्हणत तुम्ही जा ते आमच्यात येऊन राहावा आमच्या घरात जाऊन राहावा जा. मुकेंदा म्हणते
ह ती जागा द्यायची झाल्या आणि आता तिथ राहावं म्हण
ह सुतारा सुतारा शनी जा. आमची.
ह म्हंटली वय?
हम
मग मम्मी काय म्हंटली?
गशच म्हणते पप्पा पण आणि मम्मी पण.
सांगयला?
हम.
त्यांच्यापेक्षा
काय फरक काय त्यांच पाडाल झाली म्हणून त्यांनी सोडल्यात संगीतानं
हम म्हणजे नाही अक्षय यांच्यात धरतील ना आता सोडं बांधायचंच आहे आता काय अजून एक वर्षभर इकडं तिकडं कस तर भैय्या एक पूर्ण झाले की पैसे त्यांनी साठव बांधायला
साटवायचे आता पगार मी एक रुपय देत नाही सासांगणार
हम एकदा भैय्याच इकडंच पूर्ण झालं की त्याच्या पुढं बांधायचं तुम्ही
तुझ हय तू काय पण कर म्हणून सांगितलय मम्मी मला ्या तुझ्या पगाराशी मी वाचा करततो
काय
तुझ्या प्रकाराची मी वाटाघट करत नाही म्हणल्या मम्मी
हम्म हम्म
मामा पशी एककर आतदी कर काय बी कर म्ह
हम्म हम्म चालते की आरडी कशाला बेशी चालू करतायपेक्षा वर्षाची हा तर एक वर्षात फुटतय घर. बांधाय का - -
हम्म दीड वर्ष आहेेत.
ह हम् हम चालतय की कारण पाच वर्षात - - केलं म्हणजे परत घर बांधतान तेन आणि
हो हम् आ दन मदन काढाली आताच बुक द तीन वर्ष झालं भरल्या परींच्या नावान भरतीया.
हम्म हम् आई व्हय!
सुकन्या च
हा हा किती किती आहे?
किती हजार भरतीया वाटत.
दोघत मिळून हजार पाचशे पाचशेच.
हा कस हाय काय माहित आहे. दोघी दोघी तिघीनच - - तेनचच लय काय काय हाय. हिजीच आर डी एकटीची तीन हजार ची आहे.
कुणाची आहे मामीच नाव आडीच
हा तिले किती दिवस झालाय. आता दोन वर्ष झालं असतील.
मामी तिज तिझ ती भरतीया की मामा देतोय. आसूदे सोड तेवढ तरी तेंच त्यांच इन - -
आता हे नसते नाही समोस चालू केल्या होय. चार लाख रुपये वाया गेले.
होय म काय केल येवढ!
सोनू दिदिचा फोन यालाय. च्या हम् चार लाख रुपये - - चालत झालत साठल्या - - मग एक लाख रुपये ते कर्नाटकातय तर लग्न केल्यावर ना मिळतात वाटते की. मग ते ते झाल्यात. आणि आणि एक लाख रुपयया कि ते हच आरडी भरून भरून
ह
दोन वर्षाच ते आणि साठल्यात.
हम्म हम्म
पर सुरीन झाली सुकंन्या चा असते की हजार रुपये टाकले की मोदी हजार रूपये देते.
ओय
पूर्वीज जलमलेल आणि आल्यात
अ ह ते हे बी केल असेल लाडीक किलेक केला असल.
लेक लाडकी तीज माल जा म्हणाल्या खर माला फॉरम भरायल सवड नाय
आत्ता करून चालत नाय ते जलमाच्या आधी करायलात.
नाय नाय ती मॅडमने विचारले की बालवाडी ते म्हणले एप्रिल महिन्याच्या
हम्
तेय जेवढे आहेत ना ते ज हे त मा मी त्याला जे आता उगवती चालत नाय
म गोरीच हे जे तर भरल नव्हत काय आंगणवाडीचे पैशे ते ते पाच हजार रुपय पाच रुपय चे ते मात्र
काय एवढ मी इचारल ना करत्यात त्यांच त्यांच
हम् हम्
आता हे करायचय पोरग व्हायची वाट बाघाच राण घ्याच उन्याइ पाच वर्षे ह
मग आणी क
आणी बघितलाय
हम्
मग आपाच्या बाहेर
हम् हम्
राणाला दीड इकर राणाला अ पंन्नास हजार सांगीतल पंन्नास लाख
अर मंग किमती वाढल्यात. राणाच्या एक एक करला तीथ आण चाळीस क्ला ताय
मामा म्हणजे कमी होणार हाय
बर बग हॅलो हॅलो